हॅलो हॅलो हा म्हटलं ताईसोबत छान गप्पा चालू होत्या आपण कंटि न्यू करूया हा काय काय तुम्ही कामात तर नाही आहे ना मी डिस्टर्ब नाही करत आहे ना तुम्हाला?
नाही नाही नाही बोला बोला बोला
अच्छा तुमच कधी अस अच्छा अरे वा काम झालं पण हल
हो हो हो
अच्छा तुमचं मग स काळी आणि संध्याकाळी वर्कलोड जास्त राहत असेल ना?
हो सकाळी आल्यावरती तिथलं आवरायचं मग नाश्ता करायचा नंतर दुपारी भाजी भात पोळी भाजी डाळ हे करायचं त्यांना ठेवून द्यायचं ते आपल्या घेतात हाताने
म्हणजे दररोज डाळ भात पण असतोच का मेन्यू मध्ये
सकाळ संध्याकाळ हो हो हो ह पंचवीस तीस माणसं असतात जेवायला.
बापरे बरेच काम राहत अस
अ हो चपाती लागते पाच किलोची नाही एक एक लेडीज आहे ना अजून पाच किलोची चपाती अस पाच किलो आटा असतो ना
बापरे आमचं तेवढं आठ पंधरा दिवसाचे चपत आहे म्हणजे तुम्ही एक दिवसात बनवता
हो एका दिवसात
जवळ गरम किती होतं ते नको नको वाटत कधी कधी तर
वाटत पण आता काय करायचं हो मग आ माझ्या मिस्टरांच थोडस प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे मग करावं लागतं ना
अच्छा हा बरोबर आहे
हा हा हा
हे तस एक वर्किंग राहिलंच पाहिजे काही ना काही काम केलं पाहिजे मला आवडत सतत कार्य मग्न राहिला
ह आहो पहिल्यांदा तर माझ्या मिस्टरचा क्सिडेंट झाला होता त्यावेळेस काय काम करू काय काम करू रुख काम करत नस एकटीने वडप्पा वगैरे केलं मग ना चालू गेलं म्हणलंेत तर नव्हं वड्याचा पण य नव्हता मला पण मी म्हटल तुम्ही फक्त माझ्यासोबत राहणार का
अच्छा हा अ मग सुरुवात केली की बरोबर मार्गही सापडतो बरोबर
सापडतो हो आणि मग ते राहायचे थोडस नाही का मदत करू लागायला मग मी असायचे मुलगा असायचा
हा ह
केलं होत आम्ही छान होत थंडेच्या दिवशी बिर्याणी वगैरे असायची एका संडेला बिर्याणी असायची संडीला भाजी चिकनची भाजी गरम गरम भाकरी असायच्या हा मध्ये मग डाळ भात वगैरे भाजी कोण रांडा बुरशी लागली तर ते हा वडापावासायचं परत भजी मी स म्हणजे सगळं सगळं सगळं केलं आणि एकदम छान क्वालिटी होती
हा हा हा लोकांना आवडतना क्वालिटी चांगली अस की तिथं ग्राहक हम कस येतात
हा आणि लोकांचं कस होतं अ शेतातल्या लेडीज असताना ते पण कधी कधरी पार्टी वगैरे करायची ना मंगेर वगैरे भरपूर जायची माझी
किती वर्षापासन चालवता तुम्ही ह ह
कोरोनामध्ये माझं चालू होत बघा कोरोनाच्या काळामध्ये आता ते बंद केलं आता फक्त मेस चालू केली म्हणजे नाही का हा आता कस इतकं महाग झालं सगळं तेल नाही का बेसन पीठ हे सगळं महाग झालं त्या मु मग मी काय केले आता इथ कंपनी आहे त्या कंपनीमध्ये त्यांचं सगळं मटेरियल असत आणि आपण फक्त बनून द्यायचं मग
अच्छा फक्त मजुरी बजे काही जे काम कराल तेवढंच एवढं चांगलय म म्हणजे सामान वगैरे आणायचं पण ते नाही राहत नाही नाही का ते पण मॅनेज करा हे संपलंय ते संपलंय हे आणायचंय ते आणायचंय बस
हो भरपूर कामतले हम्म आणि त्यात म हे असं झालं क कसं झालं ते ऐकण्यापेक्षा तुम्ही तुमच आणून द्या आम्ही आपलं बनवून देऊ हा त्यामुळे मग असंच हे केलं आम्ही पण काय टेन्शन नाही ना म नाला आपला प भेटतो मयना झाला की
हा पण ते सुट्ट्या घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल हा स्वतः असलं म्हणजे नाही का स्वतःच असलं म्हणजे कधी चांगलं
आजताप नाव एवढी महागाई झाली ना महागाई भर महागाई झाली ना भरपूर त्यामुळं तीनच्या नेते भरपूर
हा प्रत्येक गोष्ट तीचे रेट वाढलेता हे सध्या युद्धामुळे तर तेलाचे भाव आमचं काय नाही माझे मिस्टर बिझनेस मध्ये त्यांच बिझनेस ला आहे चांगला रिस्पॉन्स आहे घरी मलाही वाटतं स्वतःच काहीतरी सुरू करावं
काय करतात बिझनेस म्हणजे
ते कंट्रोल पॅनल बनवतात कंपनीमध्ये ना कंट्रोल पॅनल जे रिक्वायर्ड असतात ते ते माझे मीस्टरांच स्वतः वर्कशॉप असल आणि ते स्वतः बनवून देतात
हम् हम्
हा इन्कम ह चांगला असतो मर्जेचे मालक असतो मी त्याच्यात नाही पण मी दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये नाही काही करू शकत केलं तर फक्त मार्केटिंग वगैरे नाही का विलं वगैरे बनवण हे करू शकते नाही तर मग दुसरा काहीतरी असं दुसरा बिझनेस सुरू करायचा असं वाटतय मला पण काही सुचत नाही कि काय करावं नक्की कोणता बिझनेस कराव अस
करायचं हो करायचं बिझनेस शिवाय मज्जा नाही काहीतरी करायचं थोडस पयंदा आपलं जात नाही नाही पहिल्यांदा आपलं जातं भरपूर पण थोडासा धीर राय लागत नाही का असं नाही का आता गेले ना आता मी काय कररू
हा छान आहे पण बिझनेस खरच छान आहे म्हणजे पहिल्या वर्ष मला आवडतं पण मला रिस्क घिहायला भीती वाटते असं वाटत नाही चाललं तर नाही झालं तर मग कसं करणार मग काय करणार
नाही नाही घाबरल्यावर तर मग काही नाही होणार घाबरायच नसतं रिस्की घ्यायचं असतं काम कोणतं पण जे होईल ते होईल असं करायचं आपण रिस्क जर नाही घेतला आपण घाबरून घाबरून राहित मग काहीच नाही होत ना
हा त आहे शोधातच आहे काहीतरी म्हटलं करूयात बिझनेस बघू आहे शोधात आहे कायतरी बिझनेसच्या बघेल गरम आल्यानंतर नक्कीच सुरू करेल स्वतःच
वडपाव वगैरे
हा ह -
छोट्यापसून मोठ्याची सुरुवात करायची नाही का?
हा
पाहिचं काय जमतेय आपल्याला काय नाही?
हा स्पॉट वगैरे चांगला पाहिजे पण म्हणजे समजा फूडचा बिझनेस आहे वडापाव वगैरे मग त्याला अस स्पॉट पाहिजे की तिथं ग्राहक जास्त मिळतील.
हो स्पोट पण आणि पी
टेस्ट हा दुसरी टेस्ट आपली मेहनत. ते पण फलं
टेस्ट पाहिजे आपल्या म नाही का टेस्ट कशी छान तेच जि गिर पाया दोन गिराहिक आहे का कमी येत्यात त्यांना सां बाबा इथं चांगलं भेटतं तिथं चांगलं भेटतय असं नाही का म्हणजे
हा नंतर पब्लिसिटी होत जाते ह
हा हा हा आणि कस महाग असू द्या पण आताच्या दुनियामध्ये कस ये महाग असण तरी चालण पण चांगलं पाहिजे टेस्ट.
हा
असं आहे ना.
बेस् पाहिजे दोन पैसे जास्त देऊ पण चांगलं द्या क्वालिटी द्या
हो क्वालिटी असल्याव सगळं काही होत.
बाकी काय नाही तुमचं जेवण? हा जेवण बरे येत सगळे मजेत ये. जेवण एवढं लवकर रेडी झाल्यावर एवढ, लवकर रेडी झाल्यावर जेवण आ मोस् हे आठ नऊ वाजता येत असतील ना?
नाही सात वाज्यापासून चालू होतात. जेवण याला आम्हाला ते जेवण वगैरे देऊन. लांब जावं लागत ना हा म्हग जेवण हो ठेवून जात ठेवून जात ते ते आपल्या येतात घेतात. आणि खातात.
अच्छा मग तुम्हीच घर म्हणजे तिथून बराच अंतर
हो अंतर आहे अंतर
अच्छा मग कसे येतात तुम्ही? हम ह बाय ऑटो यावा लागतं का मग
हो. बाईक वरती माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण इथच आहे ना.
हा हा
हम्म
अच्छा चला चांगलंच सोबत आहे. हा हा चांगलं आहे.
सोबत जाण गेलं टेन्शन नाही. परत बसची वाट बघा किंवा रिक्षाची वाट बघा.
हा तेवढं नाही बस् नाही याची पण नाही वाट पाहावं लागत.
ह मग आता तुम्ही परतीच्या प्रवासात असाल मला काय नाही म्हणजे असं जनरली बाहेर वगैरे आवडत.
जेवणामध्ये काय आवडतं म्हणजे व्हेज नॉन व्हेज
अ व्हेजच आवडत म्हणजे नॉन व्हेज खात होती मी पण आता बंद केलंय. वेज मध्ये पुरणपोळी किंवा मसाला भात असतो ना मसाला राईस. व्हेज बिर्याणी पण आवडते.
हॅलो.
हॅलो हा हा व्हेज बिर्याणी वगैरे आवडते म्हटल.
पावलं ना.
हा म्हटलं व्हेज बिर्याणी आवडते आवाज येतोय तुम्हाला
येतोय ना येतोय ना बोला ना.
व्हेज बिर्याणी किंवा मसाला राईस. अशा गोष्टी आवडतात. अं तुम्हाला
मला पण सगळ दोन्ही पण
अच्छा आणि मी नॉन व्हेज एक दोन वर्ष झाली साधारण बंद केलं. फक्त व्हेजच
हॅलो आवाज येतो.
हॅलो हो-हो येतोय. ठीक आहे ताई चालेल छान हॅलो छान वाटलं म्हटलं तुमच्याशी बोलून थँक यू.
हा मला पण
असतात, धन्यवाद बाय बाय.